हो आला म हा आला
ठीक आहे काय करू राहिल झाला का स्वयंपाक
चालू आहे
चलो ये बाय पाहि ना बा इ कुर किती आलो
त्या करता मग बरं आहे ना पाणी निसत पाहिजे माय आम्हाला व
काळो काळो शार आहेस वाटत
ऊन पडेला विचारा हो तु म्ही तुम्हाला द बाय आहे
तकडून मागून
हा हो का
हो
हम्म
लय जाय तिकडं कुठ तरी पाणी पडून राहिलं काय बनवलत आज हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ऐकू येत नाही का दीपा हॅलो हॅलो हॅलो होड वर गेली हॅलो
ह बोल ना ऐकूस तर नेऊन रायलो
काय तुम्ही किती वेळची बोलून राहिली हो काय काय करू राहिली आवाज उवरायला भांडयचा
हे पोरगाय खेळून राहिला मल
काय
हम् मॅमतलं कार्ययाच कितीक राहिलं तुम कितीक दिवस आहे
किती दिव सा रायलय हे आता काही माहित नाही बाई कितीक दिवस आहे कितीक नाही मले पाच कॉल राहिले करायचे तीस कॉल करा लागतात ना
मग आता हूनच नाही राहिला माहि ते दिवस पासून कॉलच नाही लागून राहाला मा याच्या
नाही काय
नाही ना फोनच
आता आपल्याला हो ना आपल्याला समजत आहे नाही बाई काही त्या दिवशी समजलं तर डिलेट मारून डबल घेऊन दिलं तु याप तर ते आलं तेवढं तर जेवढं समजते तेवढं सांगतो मी
हो भाई आता काय करत जेवढं येत
सांग वा
तळकरो सती
हा आता नाही ईलाज आहे मलाही
हा जे आलं बाई मीन ते केलं बर त्यातलं मिनी पूर्ण पण फक्त ते हेच निहून राहिलं मायक्रोफोनच म्हणजे कोणच नाही लागून राहायला कोणा मियच
हो काय
हम्म
कुठ गेलती आज
कुठेच नाही म घरीच असतो मी लेकरीच्यान कुठे जाताव माय नाही व वार जमतच नाही जाण याच्या याच्यातच त गुंगरा लागत नर ल एकरीत आ तुमचं कसं लेकडं मोठे मोठे झाले तुम माग टेन्शनच हे आमच्या मोठा झाले क टेन झा टे काय टेन झाली कश मग झा टन बर खेळ थोड्या वेळ आताक्त हो आता आली ते चार वाजता अभ्या बसल्या प अभ्यास करून घेतला आता म खेळ म्हट जरा अस पाहिजे ना म काही ना काही थोड जण हो भाई आता पुढे काय होते काय मी बिचऱ्याव आता तर सध्या बरी आहे
हा
आता तर काय करता पुढच पाहिजे
आता सवय पुोरीले ते पुढे स पुढे सवय अभ्यासाची
ह न बंद कर ना गॅस झाली ते वांगी केसा बांध पोरी ते मोकळ केस नको सोडू हम्
एक मिनिट थांबा मला फोन येऊ राहायला
हा ये
स शग्र केले का असं